हा बोला नमस्कार काय म्हणताय
तर तुम्ही कसे आहात हा सर थोडा तुमचा परिचय
अ मी सुशील पाटील
हा हा आणि कसं म कुठल्या विषयावर आज बोलू बोलूया आपण
पाऊस
हो नक्कीच नक्कीच आजचा पावसाचा विषय असा आहे कि म गेले अ अलनीओच्या प्रभावामुळे अ आपली जी अ जून मध्ये येणारा पाऊसए महिना रखडलाआय त्यामुळे बऱ्याच पावसाअभावी भरपूरच प्रॉब्लेम झालेले आहेत
हो ते तर आहेच आणि अधिक मास पण होत ना अधिक महिना होता त्याच्यामुळे आपला मान्सून पुढे ढकलला
बरोबर
आता येईल रेग्युलर पाऊ
रेग्युलर यायला अपेक्षा आहे आज आज म्हणजे मागच्या दोन दिवसापासून तर चांगला पड तोय काही ठिकाणात
तर रात्रीपासून रात्रीपसून पण लागतोच आय पाऊस भरपूर जे लागते नदीकड
आमच्याकड तर सध्या तरी नहीय सकाळी पहाटे पहाटे जरा पडून गेलाय पण अजून तरी काही नईय आहे अंधेरी बोरवली ह्या साईडला म्हणजे अ हम् उपनगर साईड ला खूप पडतोय
हो आमच्याकडे पडतोय पाऊस रात्रभर चालू अय
पडू दे पडू दे चांगलं आहे पडणं गरजेचं आहे आणि असंच तलाव क्षेत्रात पडलं तर खूप चांगलं होईल कारण पाण्याची समस्या अजून ग
हो म्हणजे बाकी कुठे नाही पडलं चालेल पण तलाव क्षेत्रामध्ये पडलं तर चांगलं होईल उलट ते तर जास्त गरजेचं आहे पाण्याचा प्रश्न अजून
गंभीर होईल मुंबईमध्ये राह म्हणजे ह आपल्या विभागात राह कठीण होई
होय ते तर आहेच
हम् तेच तेच बाकी अजून पाण्याचा प्रश्न तर वाढलेलाच आहे आणि शिवाय शेतीच पण लोक खूप समस्या निर्माण होतील नाहीत शेत पेरण्या पुढे ढकलतील हो मग पेरणी वाढेल क लवकर लेट होईल त्यामुळे
तेच आता लोक पावसाची वाढ बघून लोकांनी पेरणी केल्याय असं झालंय आता परत पाऊस पडला नाही तर परत दुबार पेरणी ते आ नाही े शेतकरी
काय होत परत शेती नुकसानात हो जाते जनावरांना चारा कमी होतो सगळंच हो लिंक लिंक होत जात ब डपें ए ए म्हण पाऊ प चांगलाच शेती होणार चांगलाचा पाला पाचोळा आणणार पीक येणार
हो नंतर त्यांना मग त्याच्या मोबाईलला पण त्या त्यामुळेच मिळणार
काय करणार पावसा आणि ऍक्च्युली पाऊस न पडण्याचं कारण म्हणजे अजून एक म्हणजे की वृक्षतोड खूप झालेली आहे सगळीकडे
हो त्यातलं त्यात आपलं थोडं कोकण जरा बरं आहे
हा पण तिकडे पण आता सध्या हो इकडच्या साईडला पण खूप म्हणजे आपला काय म्हणतात ते अ अ पश्चिम घाट वगैरे जो आहे तिकडे पण जरा खूप हे पडतोय
म घाटावर वगैरे थोडं घाट झाड तोड भरपूर चालू आहे झाडतोड ऍक्च्युली थांबवली पाहिजे म्हणजे
लोक नाही आता काय झालंय पैशाच्या सा जमनी विकणं त्याच्यानंतर झाडं तोडणं हे खूप प्रकार वाढलेत त्यामुळे होतय कस कि अ त्याचा इिफेक्ट शेतीवर येतोय अल्टिमेटली काही न करता
तेच झालंय ना
आणि आता कसं लोकांना पैसा दिसायला लागलाय त्यामुळे लोक पटापट मिळेल त्या त्याला जागा विकून मोकळे होतात आणि झाड वगैरे तोडून सगळं हे करतायत
आणि पुढे तर विकासाच्या नावाखाली चालूच असतात ते
ह खूपच खूपच गडबड विकास पण विकास कुठे दिसतच नाही आहे विकास आरवलाय कुठेतरी बरोबर आहे बसला असेल कुठ विकास आणि प्रगती कुठे
दिसत नाही आहे. दोघं बहीण भाऊ एकत्र गेले असतील कुठेतरी रक्षाबंधन करायला.
अधोगतीच अधोगतीच चालू झालेली आहे. अशाने खरंच पर्यावरणाचा. खूपच र्यास होण्याची शक्यता वाढली आहे लोकांच्या अच्छा!
त्याच्यामुळे आपलं जीवन पण बदल जातं.
जीवनमान हो नक्कीच ना. अगोदरे एवढे आजार नव्हते जेवढ्या आता ह्या रासायनिक खतांमुळे म्हणा किंवा
आणि आता कोविड नंतर तर वाढलेच आहेत भरपूर.
खूपच खूपच प्रकार वाढलाय आजारपणाचा म्हणजे कधी आजार पण यायचं. असं नव्हतं की आजार पण नसायच पण तो जोे. रेशो झालाय ना तो खूप. खूप वाढलाय म्हणजे फ्रिक्वेंटली लोक आजारी पडायला लागलेत आजकाल.
आपण गावच गावी आपण राहतो तिथे तिथली माणसं आता बरी आहेत.
बरी आहेत हो हो कारण त्यांचं ते खाणं कस नैसर्गिक खां झालंय शेती शेती करा तेवढच कमी शेण खतावर शेती करायची आणि काय असेल ते बन ते केमिकल फ्री लोक जेवण जेवतायत.
हो तेच, तेच आता तिकडे पण गावची पण जर मुंबई गेली. तर अजून वाट लागेल ना तेच. ते गावा ठिकाणी गाव आहे हो गावा ठिकाणी गाव आहे तर चांगलंय उलट.
ठेवलं तरच त्याला काहीतरी हे होईल.
तेच झालंय नाही तर काय खरं नाही पुढे. आपण तरी सर्वाव्ह केलं आपली पुढची पिढी सर्वाव्ह करेल काय माहित नाही.
काय करतायत काय त्याला काही हे नाही.
तेच सगळ्याच बाबतीत तसं झालंय म्हणजे अ राहणं, खाणं, जॉब सगळ्या बाबतीत आता अं बदलली आहे.
परत त्याच्यावर वीज पण आता विजेचे प हे पण वाढायला लागले आहेत. विज विजेचा प्रॉब्लेमस वाढतयत पाहिजे तेवढी हे.
आता आपल्याकडे जास्त टेक्नॉलॉजी आता पाण्यावर ग्रे पेंट डाऊन हे करतात ना वीज निर्माण करतात त पाणीच नसेल तर विज. वीज कुठून येणार असं पण आहे आता फक्त नाही सोलार व डिपेंड राहतात. पवन चक्कींवर डिपेंड राहतात त.
डीपेंड राहत बरोबर.
सगळं आहे काय. चक्रच सगळं बदललंच काय करणार. त्याला जबाबदार आपणच आहेत.
आपण काय खरच म्हणजे अगोदरची वडीलधारी माणसं जी का सांगत असायची की जे काही त्रास तुम्ही प्रगतीकडे प्रगती करताय चांगलं आहे पण प्रगतीच्या होय म्हणजे पडद्याड राहून तुम्ही अधोगती नका करू. वाट लावू नका घे असं असं त्यांच ते जे पारंपारिक शेती होती.
हो तेच आपण म्हणजे प्रगतीच्या नावावर आपण पूर्ण ते गो ग्लोबल सायकल बिघडून. टाकलं आपण.
कारण सगळंच ब चेंज होतय ना त्याच्यामुळे
सगळ सगळत डिपेंड असतो ना हवामान वगैरे झाडांवर. झाडं लावतात कमी आणि तोडतात जास्त.
तोडतात जास्त ला लावण्याच प्रमाण खूप कमी झालंय आणि हम तोडण्याचं प्रमाण वाढलंय आणि जरी ठीक आहे तोडा तुम्ही म्हणजे तुम्ही प्रगती करा. पण त्या प्रगतीच्या ओघामध्ये त्याच ठिकाणी म्हणजे जिथे झाडां लावण्या जाण्याची गरज आहे तिथे तुम्ही तरी ॲट लिस्ट
हा किंवा किंवा जिक जे झाड तुम्ही तोडताय त्याच्या आजूबाजूला चार तरी झाडं लावा. ह निधान एक झाड तोडत तर चार झाड लावा त्याच्यापैकी एक जगेल मग
नक्कीच नक्कीच
पण काय आता
ती त्याची विचारसरणी नाही आणि काही अ त्याला काय म्हणतात ते आपलं प्रगती करणारे लोक पण तेवढेच जबाबदार आहेत. कि त्यांच्या एकंदरीत प्रगती च्या आड येत येणं आपल्याला पण जमणार नाही ते
शेवटी म्हणजे बोलतातच ना जर झाड तोडायला त तर मग तुम बोलत परत प्रगती करायला देत नाही विकास करायला देतता तुम्ही लोक आडकाठी घालतात विरोध करतात. पण तिथे त्यांना निसर्गाचा रास होतोय ते त्यांना दिसत निसर्गाची वाट लावताय ते त्यांना समजत नाहीे
प्रॉब्लेम तोच झालाय कि दडपशाहीचं प्रकरण वाढलंय तुम्ही आवाज वाढवलात कि त्याच ् दडपून टाकायचा आवाज आणि तिथे जबरदस्त तिने सगळं तयार करून घ्यायचं त्यामुळे लोकांची कि लोक पण आता पुढे येण्यास ददावतय की या्या प्रगतीचा माड येण म्हणजे आपल्याला असं पण मरायचंच आहे आणि तसं पण मरायचंच आहे मग नकाच जाऊ दे्या ना कशाला हे करा त्यामुळे लोक जरा घाबरतात.
अ लोक पण आता काय काय करणार स्वतःचच बघणार आ काय दुनिया काय होते त्याच्यावर आपलं पण काहीतरी होईल जेवढं आपण करायला गेलो तर परत काही नाही काय प्रॉब्लेम् देत
प्रॉब्लेम्स क्रिएट वाढत होता हो
असं पण आहे ना
हा तेच तेच पण पर्यावरण वाचण्यासाठी पाणी वा वाचणं खूप गरजेचं आहे पाण्या वाचून काही अ सोर्सेस उपलब्ध नाही जे जेणेकरून पाण्याला दुसरा काही पर्याय उपलब्ध
तेच झालंय ना पाण्याला दुसरा पर्यायच नाही ना
परधय स्नेहू वलं त्यामुळे तुम्हाला त्याला जपून वापरायचंय आणि जपूनच सगळं करायचंय कारण पूर्ण पूर्ण सृष्टीच कार्य त्याच्यावर त्या पाण्यावर
आपण आपली म्हण ना ती पाणीच जीवन आहे लहानपणापासून मग ते शिकतोय तेच आता त्याच्यासाठी भांडावं लागतंय किंवा युद्ध पण त्याच्यासाठीच होत आहेत.
हो तर्क न हो ना
काळ आता बदलत चालतोयता काय.
काय विषय खूप गंभीर झाले आता
गंभीर झालेले म्हणजे त्याच्या त्या विषयावर बोलणं म्हणजे खूप कमी आहे.
कमीच आहे कमीच आहे चालेल आजच्या चर्चा खूप सुंदर झाली
ओके अरे बिंदास काय नाही आपण असं बोलत राहू नवीन नवीन विषय घेत राहू म्हणजे आपलं असं एवढं समाज प्रबोधन पण होईल अ किंवा एकमेकांचे विचार अ बरोबर एकमेकांचे विचार पण समजतात ओके चालेल चालेल धन्यवाद हा ह